हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला
हॅलो
हा बोला आवाज येत
हॅलो हो हो आता येतोय येतोय बोला हा येतोय आवाज बोला ताई कशात येतोय का आवाज
हो येतोय माझा येतोय ना
हो आवाज येतोय तुमचा आवाज कमी येतोय जरा आवाज जवळ स्पीकर घ्या जोरात थोडा वाढवाव आवाज
हॅलो
हा येतोय बोला बोला हो हो हो कश आात
मस्त तु्ही
काय म्हणतय तुमचा आवाज ब्रेक होतोय जरा अ रेंज मध्ये येणारई तुम्ही
येतोय का आता
हो हो येतोय येतोय बोला काय म्हणत
कशा आहात तुम्ही
बरी आहे बरी आहे तुम्ही काय चाललय तुमचं हात
काही नाही हो आता जेवणाची तयारी झा झालं का तुमचं जीवन
नाही अजून एवढ्या लवकर नाही थोड्या वेळाने आता दिवस पण एवढे मो मोठा येतो नाय काय पण
गरमी मु भूक पण नाही लागत जास्त
तेच ना हा ते दिवस मोठा आहे आणि पा लेट लेट सगळं लेट लेट होत राहत मग आणि पाणी पिले गरम आहे त्याच्यामुळे पाणी पण जास्त पिलं जात भूकच नसते संध्याकाळची खर तर
फोड भरतो पूर्ण
तुम्ही रेंज मध्ये नाहीय का रेंज मध्ये या ना जरा
नाही आहे नेट आहे नेटवर्क मला
अच्छा हो बोोलला ना हो हो येतोय येतोय हो य हो येतोय
मग काय चाललंय तुमच्या इकडचं वातावरण कस आहे
असंच गरमी गरमी गरमी पाऊस नाही
बर तेच नाही तकडे पण पाऊस नाही भरपूर कंकाळ आला पाऊस नाही तर
हो तुमच्याकडे आंबे संपले की नाही अजून कि चालू आहे
आता आहेत आणतात कधी कधी चालू आहेत थोडे हा आता सीजन वारी मस्त ज्या मज्ज केली खाऊन सगळ तुम्ही खाल्लेत की नाही काय
खूपच कमी येतोय काय म्हणत
तुम्ही खाल्लात की नाही आंबे वगैरे
हो हो हो चालूच आमच्याकडे तर घर म्हणजे आम्ही अंगणातच लावलेले घरातच झाड लावलेले त्याच्यामुळे आम्हाला घरचेच म्हणजे हो लांबे मिळतात खायला एक दोन तीन महि चांगले चार महिने आम्ही ते घरचेच खातो का फवारणी वगैरे नाही कुठलंच केमिकल हा काय केमिकल नाही किंवा फवारणी नाही फर्टिलाझर काही नाही अगदी ओरिजनल आम्ही घेतो म्हणजे घरात घरचेच असतात आमचे
झाारी मग जांभला जांभूळचे पण वगैरे झाडे असतील ना
अच्छा
जांभलाची वगैरे पण झाडे असतील ना
हो जांभूळ हो आता सीझन आहे ना चांगलं आहे ते
तुमच्या इथे, तुम्ही लावलीत का ती पण झाडे, वगैरे
काय म्हणतोय?
तुम्ही पण, अ ती झाडे लावलीत ती आंब्याचीच फक्त आहेत
नाही आंब्या आहेत, पेरू आहे, सीताफळ आहे आता तेच, पुढे अजून वाढवायचं चाललंय, आमचं जांभळं वगैरे असं काहीतरी लावायचं. म्हणजे जागा आहे म्हणून
लावायची अजून फणसाची वगैरे लावायचे भारी फणस वगैरे मज्जा, आहे तुमची मग
ह, ह, ह, ह, हो म्हणजे म्हणजे इकडे नाही आहे गावा कडे आहे, मग गावाकडचं आमचं आहे ना जागा आहे म शेतामध्ये वगैरे लावून दिले आम्ही ते, त्याच्यामुळे आपले स्वतःचे असलं की, म घ्यायचं, खायचं बाहेरचे आम्ही नाही जास्त काय बाहेर कसं हाय ना आता, अ म्हणजे पीकवली जातात की ओरिजनल नसतात कि ते
त्यात ओरिजनल नायच भेटत, काय आता
तुम्ही फोन जवळ घ्या ना ताई, मला आवाजच येत नाहीय तुमचा.
थांबा, एक मिनट हं बोला, आता येतोय?
हो, हो पण तुम्ही काम नंतर करा, आधी बोलून
नाय, नाय, काम नाही करत आहे बोला बोलतेय फोनवर, नेटवर्कचा प्रॉब्लेम होत
हो, नेटवर्कचा, हो आवाजमध्ये ना तुमच कमी येत होता, काय म्हणता तुम्ही?
काय नाय मग, बाकी
हो, तेच ना, आमचं कस आहे ना ते जे बघा बिया वगैरे असतात आपण जां
ह
आणि आंबा वगैरे, असे जे बिया असतात ना
हा, हा
ते आम्ही सुकून म, लागले तर लागले असे शेतामध्ये टाकून देतो. मस्त, छान, अशी झाडं येतात म आलं एखादं त्याच्यातलं ते दहापैकी, एक, दोन तरी येतातच येतात.
हा, चांगलं आहे ना? आमच्या इकडे कशी जागा नाही ना लावायला म्हणून आम्ही लावत नाय मला विकत आणायला लागतात, मामाकडे वगैरे जातो तेव्हा भेटतात मामाकडचे देतात
हो, हो, हो, गावाकडे अस्त, आपल्या इकडे शहरात नाही हो, शहरात नाही गावाकडे गेलं ना तेव्हाच चांगली मजा येती खायला
तेच ना, मस्त जायचं, काढायची आपण स्वतः आता जाऊन काढायची, कोन काय ओरडणार नाय, काय नाय, आपल्या मर्जीने सगळं हो, सगळ्यांसोबत आणि त्यावर्षी सगळी सोबत येतात फॅमिली एकत्र भेटते
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आणि तेवढंच मुलांना पण ते सगळं, आता शहरामध्ये कुठे मिळणार आहे हे बघायला
नाही ना गावाकडेच हो शहराकडे काय, घर आणि आपण, घरात बसून, कुठे जाणार आहोत
नी दार बंद, चार चार भिंतीच्या मध्ये बसून राहा आपलं, काय फक्त काय आणायला, खाली उतरायचं तेवढंच बस. बाकी काही नाही, निसर्गाशी संबंधच नाही काय, गावाकडे किती छान असते.
टरची लाईफच भारी आहे मस्त एकदम वातावरण पण एकदम शांत भारी अशी आहे एकत्र का मज्जा
आणि मोठे परिवार असला का शेजारी काका काकू मामामी सगळे असतात सगळे जमा होतात अशा सुट्ट्यांमध्ये वगैरे गेलो तर आपण इकडे कस जायला पाहिजे ना गावाकडे मुलांना तरी सु सुट्ट्यांमध्येध्ये न्यायला पाहिजे त्यांना पण तिकडचं कसं वातावरण येत ते बघायला मिळत
बघायला पाहिजे हो सुट्टीमध्ये आता काही सर्व आले असतील फिरूनच
हो सगळ्या आता शाळा सुरू झाल्या ना
का शाळा चालू झाल्या आता नाही कुठे जास्त जायला भेटणार आता घर शाळा अभ्यास
हो आता कस होत परिवार शळच्या सुट्टीमध्ये जास्त वेळ असे म्हणून मग गावाकडे जातो नाही तर दिवाळी पण हल्ली शहरामध्ये ते चकाच हंदी मध्येच म्हणजे असं चालू असते
हो हो आता सगळे सण चालू होतील परत
हो आता श्रावण श्रावणमध्येध्ये चालू होतील सगळे आता
सवच चालू गणपती वगैरे असतात की नाही तुमच्याकडे बाप्पा वगैरे
म्हणे पण तुमच्याकडे जास्त
आच्या इकडे हो जास्त
छान असत ती हम्म दहा दिवस म्हणजे अगदी धुमाकूळ घाल ह
मस्त तो तेव्हा तो घरात वातावरणच म्हणजे एकदम भारी असतो दहा दिवस ते नंतर दिवस जेव्हा असे जायचे तर तेव्हा मग असं नको वाटतं की
हो
ह
सगळं तल्लीन होऊन जातात अगदी एकरूप होऊन जातात त्या गोष्टी मग बाप्पा बाप्पाची सेवा बा बा्पच दिसतो फक्त बाकी
काहीच नाही मगच त्या ह्यांनी पण म्हणजे आपण आणतो बाप्पा त्या सगळी पाहुणी वगैरे घरी येतात
तेच आणि आपल्या घर म्हणजे आपलच कोणीतरी आहे असं वाटत बाप्पा म्हणजे आपल्यातलाच कोणी तरी आहे आणि जातना कस आपलं एखाद कोणी दूर जाते तर वाईट वाटते तसं वाटते मग
महवपूर्ण
हो
आता काय ओढ बाप्पाची आहे
तेच ना सगळीकडे नाही जात ते ठराविक लोकांनाच ती संधी मिळते
हा ना तेच हो
अ नशिबवाल्यालाच भेटते ते सगळ देवाची सेवा करायची संधी तुमच्याकडे तिकडे म्हणजे असं ठरवलेलं असतं काहीतरी ी म्हणजे परिवारामध्येच मोठा भाऊ लहान भाऊ नंतर त्यांच्या घरी पुढ त्यांच्या घरी
नाही आमचं कस प्रत्येक आता आम ते प्रत्येक घरात आहेत आमच्या इकडे तर तर म्हणजे सर्व लोक आणतात प्रत्येक घरात आणतात कारण का बारकी बारकी मुलं त्यांना असं वाटत की काकाच्या घरात आहेत आपल्या घरात पण पाहिजे मग आता कसं वाढतच चाललंय हा मग एकत्र असल्यावर म मज्जा येते पण ते कस आता मुलांना हाऊस बारकी पोर जास्त बाप्पाला हे करतात
हो मोठ त्यांना काही करायचं नसतं काही करायचं नसतं फक्त माझ्या घरा परात बाप्पा आला पाहिजे माझ्या घरात आला पाहिजे आणि छान नैवद्य मोदक खायचे मस्ती करायची मस्त दहा दिवस आराम छान टंगळ पंगळ करत करत काही नाही ते किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती वगैरे करा
हा ते आरतीला वगैरे हो सगळीकडे जायचं गावात पूर्ण हा सगलीकडेच आहे
छान असत भक्तिमय वातावरण सगळं दहा दिवस
काय बोलताय
िमाय वातावरण असत म्हटलं दहा दिवस हे मागी गणपती वगैरे पण बसत तात का तुमच्याकडे मग ते पण अस
हा ते सगळ्यांकडे नसत म्हणजे काही ठिकाणी म्हणजे कायक त्याच्या घरात असत हा म्हणजे ते नवस वगैरे असतो ना कायकांच त गाव क तर एक म्हणजे साखर चतुर्थीचे ते आणतात ते गावकी मिणून आणते हा मग तेव्हा सर्वी गावातली लोकं मग तेव्हा काही अजूनच माझ्या
हम्म हम्म हम् हो भजनी मंडळ वगैरे सगळे आणि बरेचसे नोकरदार लोक पण आहेत तात ना सुट्ट्या गण
हो मग ते सर्वांना सुट्टी पण असते त्या टायमाला
चांगलं तेवढेच दहा दिवस सगळळे एकत्र मिळून मस्तपैकी
हा हा
अ तुमच्या घरी पण बसतात का गणपती बाप चालेल आम्ही येऊ म आता तुमच्याकडे हो नक्की येऊ मोदक खायला आलो उकडीचे मोदक बनवतात का तुम्ही सुंदर छान लागतं ते बनायला पण मस्त छान वाटतात केळ्याच्या पाण्यामध्ये ना हळदीची कि केळ्याची पाण्यामध्ये ठेवतात
ठेवतो
अच्छा हा हा चालेल ते हो छान हो हो हो मलाव करू नंतर चालेल त चला ठीक आहे बाय बा धन्यवाद
हा हा